हो हो.
हा हा हा येतोय आवाज हं. ते पण ठीक आहे, आपण कुठल्या विषयावर बोलूया आता?
ह तुम्हाला आवडेल तो? तुम्ही सांगा?
हम ठीक आहे, आप हॅलो आपण आता आप आपलं जे ए आय चा जमाना त्याच्यावरच बोलूया ना. श्यापकी वरदान म्हणजे त्यांची ॲडवन ते डिसएडव्हनटेज म्हणजे मोबाईल मुळे काय फायदा होतोय आणि काय नुकसान होते बघा. म फायदा, म फायदा बोललात तर बघा आता आपण कोण कुठल्या आहात एकमेकीना ओळखत पण नाही आहोत पण आपण एकमेकीशी छानपणे गप्पा गप्पा मारतोय कायतरी आपण विचारतोय, कायतरी वैचारिक हा आणि वैचारिक काहीतरी एकमेकींशी देवाण घेवाण आपण करतोय.
एक्झॅक्टली.
हा. त्याच्यामुळ कसं हा जमाना जो आता आहे त्याच्या पद्धतीने चालायलाच पाहिजे काही मला तर जास्त तस आवडत पण नाही पण त्याचे दुष्परिणाम आपण बघाल तर आता कसं असते याच्यामुळे मुला मुलींच तर माहिती ते आहे ना ते फोन च्यामुळे म्हणजे अगदी लहान पणा पासून आई, वडील म्हणजे अगदी दोन महिन्याच्या चार
त्याच्याकडे मोबाईल देतात, खेळ म्हणजे कस होत मुलगा गप्प राहतोय आई पण कायतरी आणि त्या आईचं लक्ष सगळ मोबाईलमध्येच असत आणि जे काय जेवण करत असतील काय तसं मी मुला
ले
दिला पाहिजे जे हातात ते मोबाईल देणार गेम खेळ एकदा पण तू गप्प रहा.
गप्पा रहा आणि ते मोठे पण डोके घालून बसते मग.
मग तो मुलगा पण नक्की काय खेळतोय आणि काय करतोय त्या गेममध्ये ते पण तिचं काही लक्ष नसत.
गेम खेळतो की दुसरं काय बघतो, हे पण माहिती नाही.
हा तर हे एक लक्ष द्यायला पाहिजे.
हो ना, लहान मुलं म्हणजे जास्त विकृत व्हायला लागलीत आणि छोट्या छोट्या मुलांना पण हाच प्लॅन केलाय.
मोबाईलमुळे जसे फायदे आहेत. तसे नुकसान पण आहे आणि जास्त फायदे कसे बऱ्याचशा गोष्टी जे काही नवीन येतात, ते सत्तर टक्के घेण्यासाठी असतं. अडव्हान्स टेक्नॉलॉजी असत ते चांगल्यासाठी काढतात. पण ते न घे आता त्याच्या आपण त्याच्यातल्या वाईट गोष्टी असतात, त्याच उचलल्या जातात नेमक्या. बरोबर आहे ना, हा. आता तस माझ्या
शहरात तेवढा त्यांना नाही, खेळ वगैरे खेळायला मिळाल्यात. आकालची मुलं तर, मैदानी खेळ आणि हे विसरूनच गेलेली आहेत.
त्यामुळे शारीरिक हालचाल नाही. एका ठिकाणी बसून बोलायला नाही, मग काय करणार मग फोनच आहे सहारा.
हा कोणच नाही येत ना त्याना. मुल म्हणजे कस आणि पहिली बघा, आपण समजा बस ने गेलो. आपण ट्रेननी गेलत त बसायच, लगेच आप आपल्या गप्पा तिथेच सुरू व्हायच्या, कि तुम च ह कुठल गाव हाय? तुम्ही काय करता? काय ना म्हणजे त्या बसच्या
आपण एक विषयाची सुरवात हा हा.
हा आणि मग आपल्या ओळखी त्याच्यानेच, आपल्या ओळखी वाढायच्या. किंवा कोण आपण खात असल, काय ते एकमेकला शेअर करायचे. आता दोन, चार तासाचा जरी प्रवास असला, तरी कोण कोणाकडे बघत नाहीत. तो मोबाईल आणि ते. त्या मुल मुलं तरे मी मु मुली तर बघतो ना, कॉलेजची तर बसला एक हात तरी लटकलेली असतात आणि एका हाताने ते बोटाने त्यांच ते चालू अस त म्हणजे त्याच हातात मोबाईल धरून, त्याच हाताने कस करतात? मला तर त ते कळ जमत नाही, बऱ्याच वेळा मी प्रयत्न केला. पण हे कस करतात, काही समजत नाही. हा तो एक हात तो त्यांचा बाबा असतो त्या ह्याला पकडलेला असतो वरती आणि मग त्या म्हणजे त्यांच कस म आपण कसं पहिल्यांदा एकमेकांशी बोलायचो, काय चर्चा चालायचं तर, बोलण्याने ज्ञान पण वाढतं आपलं ना.
बाहेर बघून छान वाटत. प्रवास बाहेरच निसर्ग बघायला मिळतो, कधी कधी नाही बोलत
हा निसर्ग बघायला मिळतोय. मग आत्ता कसं होत, ठीक आहे. त्याच्यातला आधुनिक आता म्हणजे बघाल, फायद्यात काय बोलाल तर त्याच्यामध्ये काय युट्यूब असतं किंवा नेट अस त. ते माहिती जर आपल्याला कुठली हवी असेल, तर त आपल्या त्याच्या तून हा. पटकन भेटते. तो आपल्याला फायदा आहे, पण तेवढाच करता यूज केला तर, पण पण माहिती असेल तेवढंच बघायचं, तेव काही मुलं तर टिकतात. माझ्या ओळखीचा एक मुलगा होता. तो अक्षरशा रँक मध्ये आला पाच वी, सहावीला. ते त्याला त्याच्या आईकडे पैसे नव्हते. हॅलो.
हा हा.
हा म्हणजे तिके त्याला क्लास चांगले लावायला, पैसे पण नव्हते
हा हा.
आणि हा म तो सगळा अभ्यास तो, त्यांनी नेट वरून करायचा. तो गुगलला सर्च. करून आणि हे करून हा आणि तो जय ला. तर हे ना त्याला एवढे चांगले मार्क्स मिळाले म्हणजे त्याचा अक्षरशः कौतुक केल. तो का काहीच नव्हतं तो सगळ त्याला जे. मार्गदर्शन तर त्याच्यावरून केलं त्याने म्हणजे आशी पण मुलं अस. तर हा पण फायदा आहे.
अगदी अगदी.
आणि नो दु दु दुसरं बघाल तर काही मुलं नेटवरून किंवा फेसबुक पोरून ओळख काढतात आणि मग ते ओळी ती आता आमच्या तिथे म्हणजे मी जिथे म्या एक मे काव काम करते समजा जिथे हॉस्प पिटलला वगैरे रोजच्या केसेस अशाच येतात की ती मुलं नेट वरून ओळख असते फेसबुक
ह.
ओळख झाली. मगा त्यातून ओळख झाली आणि मग त्यानी तिला भेटायला बोलवली आणि मग ती गेली. काय हे आणि पुढं सुगळ होत. इव्हन लेडीज पण म्हणजे पस्तीस चाळीशी च्या पण बायका इथे फेसबुक तुम्ही ओळख वाढवत असतात आणि त्यांचे संसार असतात त्यांना मुलं बाळ असतात नवरा चांगला होद्द्यावर असतो तरी एक फॉरे फ्रेंड म्हणून पहिल्यांदा छोटं छोटं काहीतरी करायला जातात त्या आणि नंतर त्या अशा जाळ्यात अडकतात ना तर मी प्रत्यक्ष ही उदारण बघितलेली आहेत ओ मला त मोब मला तर खरंच सांगते मी जास्त ऍप वापरत नाही म्हणजे जेव्हढच आपल्या गर जस आहे ना तेवढंच, काय ते मोठे मोठे फोन वापरूनाय. हा जेवढं काही आता बरेचसे ऍप असतात ते आपल्याला कळत पण नाही त्या मोबाईल मधले फंक्शन्स आणि हे. आहेत ते, मग जेव्हढ्याच तेवढं आ पण वापरायचं ना आपल्या जे पाहिजे गरजेचं ते वापरलं तर तेच
आन जर फेसबुकच फसबुकवरच ठेवायचं घरापर्यंत किंवा त्याला आपला फोन नंबरंत देऊन कशा
हा म्हणजे ते म्हजे कोणालाच बोलतात ते फेसबुक ते रील बनवणं ते इन्स्ट्रा मग त्याच्यावर आहे काय आपलं सगळं शेअर करत बसायचं त्याच्यावर आपल्या घरात म आपल्या कुटुंबाशी शेअर करा ना तेच. दुनियाशी शेअर करून काय आहे त्याची